हॅलो आवाज येतोय का हो मला यतोय तुला यतोय
हो येतोय ना
हा तर आता काय झालं गावी आल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम असतो ना इकडे त्यामुळे मला असं हा त्यामुळे मला असं वाटलं की फोन लागेल की नाही माझा
नाही हो तुमचा लागेल
ह हा तर मग काय म्हणते सानिक
का नाही हो मॅडम मी ना कार्याच्या बँकच्या सेटिंग मध्ये जाऊन बघितलं तिकडे अकाउंटच दिसत नाही आणि अ काय ते जो आपण मी हे केलेलं ना पहिलं कार्याच हे तुम्ही मला सांगितलेलं पूर्ण करून म्हणून ते मी पूर्ण करून बागितल ते पाचशे रुपये पेड झालेले दिसतायत पण ना ते बँक अकाउंटच दिस दाखवत नाहीये
बँक अकाऊंटला दाखवत नाही आहे म्हणजे
म्हणजे तिकडे आपलं हे असतना युपीआय आय डी टाकलेला असतो
हा हा
टाकलेलं असत ते दिसतच नाहीयाय
मला अकाउंट ला बघ नार आहेस
मग माझ्या तेच तर मी बघ बघितलं ना त्या दिवशी त्या दिवशी पण बघितलं आता पण बघितलं त्याच्यावर काय हे तर हो हेच नाहीये अकाउंट कार्या अॅप कसं काय आपल्याला कळेल की कार्या पच अकाउंट आहे की नाही इकडे
कुठे आहे की नाही अकाउंट
म्हणजे ते सेटिंग मध्ये बघितलं माझं अकाउंटच नाहीे कार्याला
कार्याला अकाउंट अरे अकाउंट नसत तिथं पेड मनी म्हणून काहीत ऑप्शन आहे ना वरती. हां मग तेच पैसे येतात तिथे क्लिक कर
हा मी करून बघितलं
हा मग ठीक आहे थोडे दिवस आधी तुझा टास्क पूर्ण कर तु. आणि मग बघ.
हो मॅडम व्यक्ती तर अव्लेबल पाहिजे ना टास्क पूर्ण करण्यासाठी कोणीच अवेलेबल नस
हा ठीक आहे तुला मी काही मेन व्यक्ती आहेत अशा ज्या तुझ्याशी बोलतील त्यांचं मी तुला देते नंबर तू त्यांना कॉल कर ठीक आहे.
कारण की ना एक पण व्यक्ती अवेलेबल नसते ऐन वेळेला-
हा ठीक आहे तर आता माझ्याकडं बघते मी आणि पाठवते तुला बर आणि मग तू शाळा कुठे शिकलीस कुठल्या शाळेत होतीस
मी दादरला शिकले.
दादरला शिकलेस म्हणजे हे सगळे तुमची शाळा ह्याच लोकांची आहे का दृष्टी मग तिथे अस लिहत लिहता वाचता नाही शिकवलं, म्हणजे नाही शिकलेस म्हणजे कस शिकवले
ब्रेल लिपी असते ना एक
असं म्हणजे पुस्तकातलं वगैरे नाही.
अ नाही म्हणजे असं आता अ पा एक पाठी असते त्याला ना असं अ छिद्र छिद्र असतात त्याच्यात ना लिहायचं म्हणजे जे तुम्ही सांगाल अ जस जस हे होईल तस तस लि टायपिंग करायची तिथेच मग आपल्याला समजत की काय काय लिहिलं गेलाय काय काय नाही ते.
हम्म हम्म
मला तर वाटतं तुमची लिपी जेवढी सोपी असते तेवढी नसते बाबा आमची
हा अवघडच असेल तस आता दिसत नाही तो काय ना समजणार काय कसं
हम्म ते पण आहे म्हणा अवघड असत ना
हां मग तुझे ते जे होणारे आहेत मिस्टर ते कोणते शाळेत शिकलेत.
मग तो त्याला लिहता वाचता येतं का.
हां येत ना. म्हणजे सायटेड मधून नाही येत त्याला पण ब्लाइंड मधूनच येतो. असं आमच्या सारखं
म्हणजे त्याला पण पेपरमध्ये लिहायला वगैरे नाहीयेत
नाही.
मग तुम्ही जर प्रवासाला कुठे निघालात तर मग असं कुठे कसं समजत तुम्हाला ते वाचता कस येणार तुम्हाला
ना की काय प्र लिहिलं
आता समज तू एखादा तिकीट काढलंस ठीक आहे स्टेशन वरती तर ते तिकिटावरती काय लिहिलंय हे येत तुला वाचता
मी तिकीट कधी काढतच नाही पहिली गोष्ट कारण की आम्हाला ट्रेन फ्री आहे ना
हा हा ठीक पण येईल का असं तुला वाचता म्हणजे असं काय
नाही अ मला समोरच्या व्यक्तीनी वाचून दाखवलं अत समजल
अ असंय का
हा आणि स्टेशनच म्हणायला गेलं तर आता प्रत्येक जिण्याच्या ह्याच्यावर ब्रेल मध्ये लिहिलेलं असत ना मग समजत की काय काय काय काय लिहिलेला आहे काय काय नाही ते
अरे पण ते लांब असत ना तर तुला तर म्हणजे अस हात लाव नंतर समजेल ना
मग नाही तर मग जर समजलं नाही तर लोकांना विचारायचं कि कोणतं स्टेशन आहे किती नंबरच स्टेशन आहे
हा हां
हम् एक नंबरचा आहे कि दोन नंबर का आहे लोक सांगतात ना म्हणजे मुंबईचे तरी सांगतात पुण्याचे माहित नाही हं
फिरायला आवडतं का
हो मला आवडत ना
कुठे कुठे फिरलीस आत्तापर्यंत
मी चर्मणी रोडला गेली होती जू चौपाटीला गेले होते म्हणजे माझ्या मैत्रिणीं बरोबर
ह
आणि कुठे अ अजून तरी एवढं कुठे गेले नाही पण जायची खूप इच्छा आहे
हा मग तिथलं असं वातावरण म्हणजे तुम्ही अनुभवता का ह
वातावरण पण अनुव हो आणि तिकडे काय काय विकायला असतं ना भेळ वगैरे ऊन पण खूप असस् वापरे तिथे
हा
आणि बोटीत बसले म एकदा
हम् म तू तुला अस कस म्हणजे सादर राहायला आव तॅश
मला सादरायला आवडतं
तू साधे आहेस का खूप
मग खूप साधी मला साधाच राहायला आवडत फॅशनिवल राऊंड पण काय हो उ उघड लोकांचं इंटेन्शन हे करून घ्यायचं ना
हा हा हा म कप कपडे वगैरे अस तर तुमचे ते तुला समजत
नाही कोणी पण सांगताना हा कोणता ड्रेस आहे विचारायचो लोकांना कि हा कोणता कलर त्याच्यावर हिमाचिंग होईल का
द दुकानामध्ये गेल्यानंतर का
हा लुकान दुकानामधून गेल्यावर नंतर काय नाही मी पण माझी शॉपिंग करू शकते पण समोरच्या वेक्तीला विचारायचं कि कोणता कलर आहे ही डिझाई याच्यावर डिझाईन कशी आहे?
हा-हा. म तस अं मी जात येत असते ग गावी.
हम्म. हं पण तरी पण अचानक
असं सुट्टी होती मिस्टरांना आणि गाडी पण होती ना एक कडची या भागातली.
हा ह- हं-हं. लांब असेल लांब पडत असेल ना तिथून?
हा रात्री बारा वाजता आम्ही आलो, तर इथे साडेचार वाजता पोहोचलो. हम्म.
मग आता सोमवार रविवारी पण रात्री जावं लागेल.
हो रविवारी रात्री जाणार.
अं शनवार रविवारी सुट्टी असते का त्यांना?
हो-हो.
चांगलं हे.
ता तसं भरले की परत जर हवे असेल तर घेतच होते.
हं-हं चांगलं याया म्हणजे? ऑल सेटअपे तुमचं सगळं. आज काय जेवल्या तुम्ही?
आज मी, बटाट्याची. भाजी चपाती. तू काय जेवलीस?
मी आजून नाही जेवले.
का?
मी लेट जेवते दोन वाजता.
का?
असंच आता सध्या घरीये ना मी.
घरी येलेस्तु?
हम्म.
कधी गेली घरी?
आले काल परवा दिशी.
हा-हा अचानक मग तूई.
जाऊ दे असंच स म्हण ते जाऊ दे कंटाळा आलेला.
हा.
म्हणून म्हंटले जाऊदे आता काही काम पण नाहीये हॉस्टेलमध्ये.
हा हॉस्टेल मध्ये काय? दुसरं काम करतेस तू? की
आता सध्या क्लासेस वगैरे नाहीय ना. मला टायपिंगचा क्लास करायचा आहे ना.
हं-हं-हं. ह म त्या कीबोर्ड वरचे जे बटन आहे त्याच्यावरती काय लिहिलंय हे समजत तुला?
ह त्याच्यात हे असत ना जॉर्ज नावाचा एक अं हे असतं किंवा एन विडीओ नावाचं एक हे असतं कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. आमच्या फोन मध्ये कसा टॉकबॅक एक एक्सेसबिलिटी असतो. तसंच त्याच्यात पण असतो ना. मग ते बोट वगैरे कशी ठेवायचे ते शिकवतात.
अच्छा.
मग त्यानुसार आपण करत जायचं ते सांगलं जात तस आपण करा जायचं
सगळं म्हणजे येतं तुला एक एक दोन असेल एबीसीडी असेल असं
हो कम्प्युटर वरना
हा
हा
म्हणजे तुला कम्प्युटरचं नॉलेज सगळं आहे
हा आहे ना
हम्म हम्
जर आपण फोनवर युज करू फोनवर करू शकतो तर कॉम्प्युटरवर नाही करू शकत का
हा तेही आहे पण तू बोललीस ना की कॉपी पेस्ट आता मी तुला नंबर पाठवले करता येत नाही या टाईप म्हणून म्हणून विचारलं ग
कॉपी पेस्ट करता येत ना मला
टाईप करता येत नाही म्हणलीस ना तू
नाही येत टायपिंग करता मला
हा मग तेच बोलले तुला समजत का असं हे नऊ आहे हे आठ आहे असं
ते बोलताना बोलून दाखवता तिथे काय काय नाही
अरे पण बाळ लिहिलेल लिहिलेल
लिहिलेच
अच्छा
आता वन असेल तर तिथे वन दाखवत टू असेल तर ते ते टू दाखवता
हा हा हा ओके मग त आता हॉस्टेलमध्येध्ये राहतय तिथे सगळी म्हणजे ते अंध व्यक्तींचा आहे की
नाही ब्लाइंड मुली राहतात इथे
म्हणजे
तिथे ब्लाइंड मुली राहतात ना ज्यांना दिसत नाही त्या
म्हणजे तेच ना आंधळे
हा तेच
हां तर ते तू काहीतरी अवघड शब्द वापरलास पण ते मला नाहीयेत कारण ऐकलं नसतं ना आम्ही असं फारस जास्त
बरोबर आहे
तुमच पण एक टास्क चालू असेल ना मॅम की झाले तुमचे टेस्ट सारे सगळे
नाही नाही बाई चालू आहेत माझे होईना झाले तुझ्यासारखं आता असं थोडे की तुझेच कॉल लोक माझे पण तर उचलना आता ठीक आहे ठेवा तू करा आ मला ट्राय ठीक आहे
हा मी करते
तू फोन कर मला
ओके हा
आणि सलग दोन तीन कर म्हणजे असे म्हणजे तुझं निदान चालू तरी होऊ दे टास्क
हा ना यारे एक पण चालू होत नाहीये
हा ठीक आहे मला तू ट्राय
मग पण मॅडम मी ना बघितलं तुमचा नंबर हे करून पण तिकडे ना काहीतरी वॉर्निंग देते ती बाई तो म्हणजे वॉर्निंग काय असं
ते अंडर स्टूड असं येत असलं खाली तुला
अंडरस्टूड आहेेत